हॅलो हॅलो. आवाज येतोय?
हो येतोय येतोय.
काय करायलाय?
का नाही बसले होते. आता चावरलं सगळे काम बिम चहा पाणी झालं. तुझं झालंय का चहा पाणी वगैरे
झाला की वटपौर्णिमे ची म्हजे शॉपिंग झाली का नाही?
हो अग अग कालच ब्लाऊज टाकायला गेले शिवायला. ते साडी आता घेतली- ल आता हेना म्हणलं आपण लवकरच घेऊयात म्हणलं पुन्हा ब्लाऊज वगैरे लवकर शिवून कोणी देत नाही ना. त्यामुळे मग आमच्या शेजाच्या ता म्हण देत म्हण तुला दोन दिवसात शिवून म्हणे मग तिच्याकडे ब्लाऊज वगैरे टाकले. आता बाकीचं काही ना मग साडी वगैरेच घेतली आता आता काय त्या दिवशी थोडं लवकर उठायच फेश वगैरे व्हायचं. पटकन जाऊनच पूजा करून पाऊस नसावा त्या दिवशी बस. नाही तर मग पूर्ण- मम्मीला असं मम्मी मम्मीला नाही घेतली साडी.
घेतली की तिने जाऊन टाकली पण शिलायला आता दोन दिवसात जाऊन घेऊन यायचं ब्लाऊज. चालंय शिवून तिन बाय बोलवलेलं आहे पण- तीच म्हटली आता नाही मी दोन दिवस गावाला चाल म्हणता राहिले. शिवाय टाकले लेडीज कडं. हा मग ठीके आहे म्हट आलं की सांगा म्हट- पौर्णिेच्या आधी द्या म्हटलं नाही तर परत आम्हाला अवघड करचीला.
हो बरोबर आहे मग काय.
आपण कशी करता ऑनलाईन करता काय दुकानातून
नाही बाई दुकानातूनच घेते कारण कस ऑनलाईनचं कस थोडं हे राहतं ना रिस्की काम राहत दुकानात आपण कसे थोडे चार पाच गोष्टी बघतो घेतो
नाही ऑनलाईनचे पण छान येते बघात म्हणजे मिशोवर वगैर तुम्ही घ्यायला गेला का तर भरपूर हे नवीन नवीन आहे ते व्हरायटी भरपूर व्हरायटी दुकानात नाही मी सहसा दिवाळी ड्रवी दु लाच मी दुकानात जाते आपल्यामध्ये आध जेवढे ड्रेस कॉलेज सासाठी परत बर््डेसाठीठी वगैरे सग स ऑनलाईन मागवा लाग कारण का आता ऑनलाईनचे प्रोडक्ट भारी याला लागले
ह् मी काये मी एक साडी मागवलेली ब्लॅक कलरची संक्रांती साठी तर संक्रांतीला असं ते घालावं म्हणतात ना काळं त काळी साडी मागवली होती त्याच्या वळेस म्हणजे हलव्याची दागिने वगैरे घातले होते त्याच्यावरती हलवचे दागिने खूप छान दिसत काळ्या साडींवरून उठून माझ्याशी चॉकलेटी काठ आहेत ब्लॅक कलरची चंद्रकोर साडी मागवली खूप सुंदर निघाली मी शरची माझी आणि त्याच्यावर वगैरे त्याच्यावरती कसं हलव्याचे दगिने वगैरे उठून दिसात मस्त फोटो बिटो नत वगैरे त्याला कानातले वगैरे खूपच छान बिंदी हातातल्या बांगड्या पुन्हा आपल्या गळ्या मंगसत्र वरे हल तयार करतात संक्रां च्या दिवशी घालायला खूप छान होतं मी तेच घातलं यावेेळेस मस्त वाटू लागल होत आणि आता आमच्याकडे चैत्र गौरी पण राहते ना चैत्रगौरीच्या वेळेस पण मी अ असं ते हरभरे वगैरे भिजाव लागतात आमच्याकडे मुरमुऱ्याचा प्रसाद द्यावा लागतो गव्हर्नीला सुद्धा मी साडी नेसवलेली ताई इतकी छान आहे ह्यावेळेस म डेकोरेशन वगैरे केलेलं कि बस सगळ्या बायकांना सुद्धा आवडली ती त्या दिवशी साडी नेसली होती मी पण किती छान हे किती छान हे म्हणु लागले तेव्हा एका साडी
हो
हम्म
आता कसं त म्हणजे त्या साड्या वगैरे घ्यायला गेलं की व्हरायटी भरपुर आहेत
आता सध्या कलांजली फेमस हे सध्या कलांजली साडी महाराणी साडी
मला फक्त तर माझी कांजीवरून तेवढी राहिल्या बघा घ्यायची मम्मी बाकी सगळ्या आमच्या मम्मी न बऱ्यापैकी हा कांजीवरम तेवढीच राहिला ती त्या आता इतक्यात काय लगेच लगेच चा साड्या किती घेतेच म्हणत्या त्या म्हणताना मी म्हणली ल ह्या वर्षी वट पौर्णिमेला घेत तर नाही तिनं कलंजीची घेतली म्हणलं राहून दे घे आता पुढच्या कुठला सण आता येतोय नवीन झालेल्या कांजीवरम घे म्हणलं कारण तेवढीच मला घ्याय जे तेवढी एकच नेसायची राहिली नहीं त मी सगळं जवळ जवळ सरव्या व्हऱ्यांचा साड्या नेसून झाल्यात पैठणी नेस ले मम्मी न मम्मी ची पैठणी ची तर मी एकदाच नेसली गं अन् त्याच लटकनच तोड झालं मम्मी अजून शिव्या देते मला मैत्रणीच्या लग्नाला गेल त्या निघच झालं त्या लग्नाच्या गडबडीमध्ये ते कुठं तुटून पडलं काय माहित
ते तसं होतं गरबडमधी
हा गडबडी मध्ये आणि एक तर कसं झालतं तिच्या तिच्या लग्नासाठी आम्ही तिच्याबरोबर आदल्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या गावात राहून जाऊन राहिलेलो
हम्म हम्म हम्म हम्म
प्रॉब्लेम असा झाला की गडबड भरपूर होती आवरायचं हिल ती नवी स पहिला मध्ये तिला जावा जी पार्लरवाली होती पण तिच्या हाताखाली जरा जाय लागत होत ना तिलाला काय लागत ते सगळं द्या त्यामुळं हा बेसिक बेसिक केलाय मी फक्त कस होतंय स्वतःच्या ह्याचापुरतं जास नही बाहेर जायला म्हणलं की नवरीचं वगैरे
अगं पण किती स्कोप हे त्याला पण मेहंदी दुल्हन मेहंदी पुन्हा आता हे एक एक दुल्हन चे तुम्ही मेकअप वगैरे घेतलात तर किती पैसे त्याच्यामध्ये ब्रायडल मेकअप जर का शिकली तर दहा बारा हजार रुपये येतील तुला
नाही की ती जाते मी आणि तिनच केलंय फक्त मी कस केलं मी बेसिकच केन तिन हे केलं सगळं केली
हम्म आणि ब्रायडल मेकअपचे नाही नाही म्हंटलं तरी मला वाटत आता दोन तीन प्रकार राहतात बघ नऊवारी साडीवरचा मेकअप एक लग्न तला मेकअप एक नाईट च मेकअप ते तीन मेकअप किती पैसे होऊन जातात बघना
तीन मेकअप म्हणजे आता कसं करत मग एका फेर वेगळे घेतात आणि अक्षध वेगळ्या घेतात सहसा कस करतय फेऱ्यांना लवकर जाऊन त्यांनी का करतायत अक्षदाला लय वेळ लागत नही अक्षदा पडदे शिवून जाते म्हणून आणि माणसं लई वेळ थांबाया बघत हेत ना फेर वगैरे करस तोवर हो फेरे हून झाल्यानंतर चे तुझे दोन लूक्स साठी दोन हेअरस्टाईल वेगळ्या दोन मेकअप वेगळे दोन साड्या वेगळ्या सगळं म्ह म्हणजे ज्वेलरी वैगरे सगळं वेगळं घालण्या पासुन येतं त त्यामुळे त्यात पैसा भरपूर आहे आणि आता पार्लरवाल्यानी नवीन काय चालू केलंय माझ्याकडची म त्यांच्याकडची ज्वेलरी आपल्याला वापराय मिळतीया आपण स्वतः घ्यायची गरज नाहीये त्यामुळे आपल्या लई त्यांचा फायदा झाला हा के के किरायाने किरायाने च देतात की तेच बरं पडतंय आपण कसं होतंय ती एकदा घाती पडते आपण ती ज्वेलरी लग्नाशिवाय घालु शकते का कुठं असं बेसिक साड्या आपण कसं नेसू शकतो व्हा त्या लग्नातल्या साड्या आपण कशे एकदा दोनदा बाहेर गेल नेस शकते नहीतर त्या असताना हा जास्त नेसता पण येत नही कारण आपण ते घेताना
पार्लरवालीनला कसं थोडी माहिती राहते ग पार्लरवालीला माहिती की बबा नऊवारीवरती कोण तालुक सुट होईल कोणती हे ज्वेलरी सुट होतीय पुनः आपल्या घागरा असला समजा नवरी तेच्यावरती कोणती ज्वेलरी सुट होईल त्याच्यामुळे त्यांच्या तिकड आपण ते किरायाणी घेतलेलं परवडंतगझ आपण काय लग्नातच एकदा घालतो लग्न झाल्यावर काय वापरण्यात येत नइ ते आपली ज्वेलरी
हो आता माझं मे महिन्यात माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं तर तिचं वीस हजार रुपये पार र वालि घेतलं का पहिलं शिवपार्वती लुक होत आणि दुसरं बाजीराव मस्तानी लुक हुता पहिला शुप शिवप पार्वती लुकला पण कस झालत ती प्रॉपर तिन केलेली हुती असं वाटतच नव्हतं की बाहेरचय त्या पोर न म्हणजे न्हवऱ्याचं पण कसं ते कपडे पण तशी बरोबर तशी ठेवलेली हुती काही नइ एक नंबर लुक केलेला होता त्येनी आणि दुसरं बाजीराव मस्तानी तुम्ही माहितच असाल की तो लुक तर पूरर्ण तिची साडी वगैरे ते ब्लाउज सुदा तिला तसं शिउन घ्यायल लावलेलं हुतं ते बॅकनं पूर्ण पूर्ण अ झाकलेली बॅक असत्या कनी तसं आणि कानातलं बिनातलं बघटलासा तर ते पाठीमागण ते घालायचं एवढं सगळं घाटलेलं असल छान येत्यत हा ते पूर्ण मस्तनी पिक्चर मध्ये केलत मइतायकाय ते बाजाराव मस्त तिझी हेरस्टाइल तशी हेरस्टाइल तिझी केल्याची हुती पायात पैजन बिंजन जर म्हणलासा तर आपल्या अ तीन बोटाच असतय तेवढं पैंजण तिनं घात तिला घातलेलं होतं त्याआ तिन पारलवाली न
अरे वा खूपच छान!
छान लुक केला होता आणि त्या लुकमध्ये तुमाला पटणार नइ वीस हजार घेतलं जाऊ दे म्हटलं वीस हजार गेलं तर गेलं हम दोनी दोनी अ हेजं मेकअप वेगळं हेरस्टाईल वेगळी साडी नेसवायची पद्धत वेगवेगळी
हम् हम् हम् नाई पण त्यांना ते आयडिया येऊन जाती ते नउवार साडीवरती आंबाडा घागरावरती मोकळे केस आपण सोडून समजा माग ते हेरस्टाईल ते लाउन बनवन आता तेंचे पण ते सप्लिमेंट वैगेरे राहतात ना ते विग वैगेरे राहतात ना ते विग वेगेरे लावुन करतात छान हेरस्टाईल आपली चा मेकप वेगळा नाईट चा वेगळा नाईटला पुन्हा आपल्याला अम जास्त वेळ मेकअप टिकावा म्हनुन त्यांचे प किती कीती वेगवेगळे प्रोडक महागाचे असतात त्यामुळ तेना तेवडे पैशे लागतातच ते म्हणा महाग पण ते ब्रायडल मेकअप वगैरे जरा अ फरकच पडतो चांगलाय
शेवटचा मेकअप तेना कसअसतय वॉटरप्रुफ करायचं असंतोय कारण नवरी जताना रडती त्यामुळ त्यो मेकअप खराब हुनये म्हणताना त्येनी करतानाच वॉटरप्रूफ केलेला असतो त्येला आपण कसं गुलाब पाण्यान आपण जर त्यो मेकअप रिम्यू्ह केला तर रिम्यू होतोय नइ तर असा होत नइ आपण रडलं तरी त्यामुळ त्येनी तेच कस जास्त जात ना तेंच ते स्प्रे वगैरेे ते महागातले असत्यात खूप आता माजी स्वताची माजी एक मैत हाय कनी जवळची मैत्रिणाय ती पार्लरच करती तर तिज्या कनाय तिच्याबरो मी सहसा कसं ती मला खरेदीला वगैरे घेऊन जात्या म्हणती चल कारण त साहित्य भरपूर असतं मग तिला लक्षात राहत नाई ना आपण घेतलेय का नइ काय मग तिच्याबरच गेलेल असतय ते स्प्रे वगैरे म्हटला तर हजार बाराशे च्या खाली नसतोय तिजा
हो बरोबर हे
आणि ते लिपस्टिक वगैरे कुटलं पण काई जरी घ्यायचं म्हटलं तर ती म्हणती भारीतला वापरत जा हा लॅकमीचीच वापरते ती आणि स्प्रे वगैरे म्हटलासा तुमाला पटणार नई एवडा महाग बारा बाराशेचा घ्यायचा आण केवड डस मिळतो मइताय एकदम छुटी छुटी बॉटल मिळती लई मोटी पण नसत्या वर मला म्णती काय करायचं बई म्हणती आता पैसा घ्यायचाय म्हणल्याव तसं करून घ्यालाला ना तिनं तसं केलंय बगा नेल आरटक शिकुन घेतल्या
तुला तेच म्हणला तू पार्लरचा कोर्स कर पारलरचा कोर्स केला ना अजून चांगला बेसिक सिक मदे झालाय म्हणतिस ना अजून अ एकदा रिपीट करून घणे म्हण्जे तुलाच फायदाय दुलहनचे मेकअप जरी घेतले नाई नाई म्हटलं तर दोन त्या तरी मे मईन्यात लग्नाच सीझन राहतंय बघ त्यावेळी तर आपल्या पोराला ेतच राह मेहंदी जरी म्हणलं तरी अडीच अडीच हजार तीन तीन हजाराला राहतात दोन हजारा पायावरची मेंदी म्हणा दोन हजारच्या ह
एका हातावर आता आमच्या इथं एका हातावर काढयला दोन हजार घ्यायला लागलेत एका हातावर काढ दोन दोन द चार आणि पायाची वेगवेगळे अस
हम्म आणि ते ब्रायडल मेहंदी राहतात ना ग ब्रायडल मेहंदी जरा महागच राहतात कारण मेंदी काढाला खूप पाच सात दोन तीन तास तर सहज जात त्या त्याच्यामुळे म्ह तर प्रॅक्टिस असेल तर थोड लवकर होत आपल्याला ड ज जाईल पण मेहंदीचा जारख जम बसला आणि पार्लर ज बला तर आप हा बिझनेस करायला एकदम परफेक्ट मग काय पार्लरचा पण चांगला कोर्स आहे त्याच्यामध्ये काय थ्रेडिंग नाही म्हणलं तर आमच्याकडे शंभर रुपयाला थ्रेडिंग झाली आता
होयच की मग ते आयब्रो बेब्रो करण्यासाठी सुद्धा नाही नाही म्हटलं तर पैसे घ्यायला लागलेत
हम आणि आता फेशियल नाही म्हणलं तर पाचशे सहाशेपासून स्टार्ट येत आमच्या इथे
आहेतच माझी मैत्री सरळण तिच्याकडे तर म हे म्हणजे हेअर कटला वगैरे गेले तर मध्ये मी बटरफ्लाय कट साठी गेल ते म्हणटलं बटरफ्लाय कट कर ग नाही म्हणले ते पाचशे रुपये बटरफ्लाय कट झाला आता
हम् मी आत्ता परवा हचाता लिअरकट केला होता आमची तर मॉलमध्येध्ये करते ना मी रिलायन्स मॉलला तर ते मॉलमध्ये वगैरे गेले की मग तिथं असतो कारण ते जरा व्यवस्थित करतात त्यांचा हात बसलेला राहतो ना तिने माझे नाही म्हणलं तर पाचशे चशे रुपये घेतले होते बघ. पण चांगलं केलं त्यांचं कसं प्रोफेशनल राहतात ना त्या
प्रोफेशनल पण राहतत आणि बरं पडतय ना जे प्रोफेशनल आहे त्यांच्याकडून का करून घेत जरा बरं वाटतं.
हम्म आता हे कस गल्ली आपल्या कॉलनीमध्ये वगैरे असतात त्यांना प्रॅक् असती नसतीग मॉल म कस दहा बारा दिवसात ना त्यांचे वीस पंचवीस कस्टमर होतात त्यांचा हात बसल्याला राहतो
होय
मग त्याच्यामुळे त्यांना ते अवघड जात नाही मग पट पट त्यां सवय पण असते फास्ट करण्याची आणि एवढा म्हणजे काय आपल्याला प्रॉब्लेम पण येत नाही. डोळे झाकून त्यांच्याकड करून घेऊ शकतो.
ह नाहीतर आता सहसा एक शेजारच्या आमच्या इथलेच आहे तर मी. केलता फेशियल त्याची एलर्जी पूर्ण झाली होती का काय युज के काय एक्सयर झा काय माझ विश्वास ऊडला बस म्हटलं परत इकड क को जायच नाही मैतिय म्हण मी कुठ जायला बघ कसं आहे किती काय झाली जवळयची मैत्र नाही म्हटलं ते आपलं करताना नीटच करणार ना आणि प्रोफेशनल आहे तिच. झालेलं हे कसं आपलं शिकायच कोणाच बघून. बघून शिकल्या गत शिकलेले आहेत कुठ रिस्क घेऊत बसू मग मागच्या टाईमला फेसवर म्हणजे पूर्ण पिंपलसल जायला नाही मलात मला दोन महिने गेले माझ चेहरा प्लेन व्हायला ऑलरेडी पहिल्यापासून एक तर माझा चेहरा पूण प्लेन आहे. कधी डाग नाही काही डाग नाही मला टेन्शन आलं. मी पण नाही वापरत, म्हणून. चेहऱ्याला बाबा रिस्क घेत बसत नाही साधा सिम्पलमध्येध फेसवॉश एकच असतो तो चेंज पण करत नाही का नकोच काहीतरी यूज करा वाट लावून घेतली तर काय करता.
माझं पण तस झालंय मला भीतीच वाटते काय वापरायचं म्हण आपल्या प्रोडक्ट वापरते बघ ओलीवा प्रोडक्ट वापरायचे तेच चगले सगळ्यात बेस्ट आणि ते हेअरकट वगैरे म्हटलं तर जे सुट होतं तेच मी दरवेस करत असतील लेअरकटच मला सुट होतअसतो मी हेा तो लेअर कटच आणि आपलं बाकीचं वेगळं काहीच प्रोडक्ट वापरत नाही आपलं सणावारालाच फक्त मेकअप असतो माझा एरवी तमी
नाही नाही माझा पण तस असत मेकअप पण तुम्हाला सांगतोय काम झालं म्हणजे आता आपल्या फोटोशूटला जायचे किंवा कुठ काय फंक्शन आहे करून आलं की लगेच मी पहिला फेस क्लीन करते बाकी सगळं काढा नंतर करायचा पहिला फेस प्लेन कराय का ऑलरेडी आपण मेकअप लाव त्या स्किनला त्रास झायच असतोय इचिंगय नाही परत आणि परत त्याच्या इन्फेक्शन होऊ नये म्हणून लगेच क्लीन करून टाकते माझं पण मेकअप असा नॉर्मली म्हणलास मी काही घरी लावत नाही पावडर सुद्ध लावत नाही मी घरी असलं तर पावडर बी लावा वेळ नाही लावत बि नाही वहिता कायच तुम्हाला